हॅलो.
का असं नाही म्हणालावं तुमच्याकडं तुम्ही या बर तुमच्या इकडून.
हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो. हॅलो.
काय आवाज नाही येऊ रायला बाई.
आता आला काय?
ह आता येऊ राइला.
बर बरं ठीक आहे मग मला दुसरा फोन आल साध्या फोनवर
हो त्यांनी का म्हणात होती?
आं. एक मिनिट ह.
बर बर ह.
हॅलो.
ह आता आवाज येऊ राहिला?
हो आला आवाज आता मी बाहेर आली.
मी का म्हनत होती गुढीची पुस्तक हाईत का आर्यन नसाठी
आह
गुढियाची पुस्तक आहेत का? आर्यन साठी पाहिजेल होते.
गुडयाची पुस्तक अकरावीची
हा.
बाई ती पॉली करून राहिली ना तिचं काहीच कामाचं नाही अकरावीची पुस्तक नाही तिच्या जो
नाही का.
तिचं सगळं विज्ञानाच हाय.
अ साऱ्या म्हण त्या मला आईली म्हणत म्हणे आई म्हटल म्हणे.
नाही ना आता ते पॉली करून राहिली पॉली मध्ये अन आर्ट मध्ये लई फरक आहे बाई.
हो हो लय फरक आहे दर्जन मग पहि ना अधिक कोणाची.
हा खुशी जवळ असतील तर खुशीचे पाय.
आपल्या खुशीने ते यायला दिले ना
कोणाले?
ह रोहितले.
रोहीतले दिले काय?
हा त्याचे घेतले होते ना धीरजचे बारावीचे.
हा, हा, हा.
ते त्याला दिले तीन ते दोघं इथे एकामेकाच्या कामात
बरोबर आहे. असते तर दिले असते हो मी आता मागच्या वारीला दिलते की नाही त्याला पुस्त
हो हो दिलते न म माहित आहे म्हटल मला माहित नाही तिन ते गेलाय म्हणून
आता पॉली मध्ये अन आर्ट मध्ये लय फरक हाय.
म पलक फरक हाय जमीन आसमानचा. काम किम झाले?
काम हो काम झाले बाई मगाशी शितोळा आले तर कपडे नेलते घरात पाण्याचे आता बाहेर आणू राहिली.
सगळं घरात नेले आता डबल बाहेर आणा यला लागतात पाणी ये ना, जा ना करून राहिलं ना. ह रात्री तुमी मला फोन लावला.
आ
तुम्ही रात्री फोन लावता मले.
हो.
याच्यात काही हे नव्हत नेट नव्हतं. आणि एका फोनत बॅलेनस टाक केलच नाही मी अजून. म्हटल पोर भनले परेशान करतात. फ्री फायरच्या नांदी लागले.
हो फ्री फायरच्या नांदी मा नयन तू कुकडे आहे. सकाळ पासून गायब आहे. त्याला वाटलं आता आज शाळनी पाठवते आपल्याले. अगोदरच गायब झाला. त्याला म्हटलं मी घरी राहू नको शाळेत जाय बाबू. बाप्यान हो सकाळी पेपर वाटले तसा, घरी नाही आला तो.
नाही हो मला सकाळी भेटला न इकडे आला तर.
पेपर वाटायला आलताना.
हा मी न म्हटली तेले म्हटल का रे बाबा शाळेत जाते ना. हो म्हणे काकू.
हम्म
कायती काय बाई लेकर व
गेलाच नाही.
गेलास नाही आज आर्यनही गेला नाही. आता उद्या पाासून आर्यनलाही पाठवीन. त्याची तबीेतही बरी नव्हती आज.
हां
वातावरण थंड आहे ना गर्दी चांगली वाढले आता.
बर
जेवण झाले.
हो जेवन झाल.
आता मग अधिक चार जणी लाव का आता वेगवेगळा कॉल.
हो लाव ना. अर्चनाला लाव. साक्षीचा त बंदच आहे.
साक्षीचा काऊन बंद आहे.
काय माहित फोनच नाही आहे तिच्याजवळ. मनिषाले लाव. हे पहा साक्षी, मनीषा. बर साक्षी नाही. मनीषा लगे अर्चना, आता हा एक मले झालात समजा तीन. आणखी दोघी जणी शोधा लागतात.
पाय ना दोघी जणी. कोणच्या आता मोबाईल वरून द्या ग्रुप वरून नंबर घे.
बरोबर तशी करतो मग हो ठेव तुला
ठीक आहे ठेव मग. अ
अ ह
हा